हॅलो हां तुमच्याकडे दहा मिन्टं आहे का बोलण्यासाठी?
होहो आहेना बोला.
हां तर मी आज तुम्हाला रेसिपी सांगणार आहे मुरग मुस्
हम् कसले?
मुर्ग
अच्छा मुर्ग मुस्लम.
हां जेकी मुघलांचं जेवण होतं. जे की आधीच्या काळात राजा महाराजे खायचे हा मुघलांच्या काळातलं हा तर त्याला लागणार आधी साहित्य त्य सांगते मी तुम्हाला एक आख्खी कोंबडी लागते त्याला एक किलोची तरी
हम्म
दही एक वाटी आलं लसूण ण पेस्ट दोन चमचे लाल तिखट
दही केवढ मोठी वाटी
हो मोठी वाटी मो मोठी वाटी दही लागत जवळ जवळ पावशेर तरी लागतं आलं लसूण पेस्ट दोन मोठे चमचे लाल तिखट तुमच्यानुसार हळद अर्धा चम्मच गरम मसा मसाला एक चमचा मोठा मीठ तुम्हाला जसे चवीनुसार तुम्ही घ्यायचं आणि लिंबू अर्धा पिळून घ्यायचा पूर्ण त्याच्यात
कशावर चिकन वर पिळायचा का
हो चिकन वर पिळायचा
हा अच्छा ठीक
चिकनच्या पोटामध्ये जे भरायच असतं म्हणजे मुर्गा मशरूम बनवताना
अच्छा ते मधन कट करून घ्यायचं का
त्यासाठी उकडलेले अंडे दोन
हम्म
भाजून घ्यायचे म्हणजे किसमिस घ्यायची एक मूठ
काय काय उकडलेले अंडे भाजून
नाही नाही अंडे घ्यायचे नुसते दोन आणि काजू ब बदाम हे भाजून घ्यायचं दहा बारा तरी हा किसमिस किसमिस असत ना किसमिस ती एक
हम्म हम्म मनुके हॅलो हॅलो
लेगदम धुवून घ्यायचं
तुमचा आवाज कट होतोय परत परत सांगा किसमिस नंतर काय
हा किसमिस एक मूठ घ्यायची आणि कांदा आहे ना कांदा एक एक मोठा एक दोन मोठे कांदे घ्यायचे आणि एकदम बारीक चिरून लांब लांब बारीक चिरून ना तळून घ्यायचं फ्राय करून घ्यायचं कुरकुरीत होईस तोपर्यंत कांदा हा आणि पुदिमा पुदिना आणि कोथिं तंबीर थोडी थोडी घ्यायची एकदम बारीक कट करून आणि त्याच्यावर सगळ गरम मसाला टाकायचा. आणि आता मी तुम्हाला सांगते ग्रेव्ही साठी जे साहित्य लागतं ना ते सांगते. ते मी तुम्हाला आता
ओके म्हणजे हे सगळं जे आता तुम्ही सांगितल तलं मटेरियल ते ते त्या चिकनच्या आतमध्ये स्टफ करायचं आहे का?
हो स्टफिंग साठी होतं हे सगळं
मग हे काजू बदाम असे अखंडच ठेवायचे का?
नाही नाही त्याची पेस्ट करून घ्यायची काजू बदाम
काजू बदाम किसमिस ची पेस्ट करायची.
हो पेस्ट करून घ्यायची अशी पात्तळ बारीक एकदम
त्याडे
काय
अंडी अंडी उकडलेली अंडी
हो अंडे उकडलेले तसेच टाकायचे आखे
अख्खे त्या या्याच्यात ठेवायचे का
हो आख्खे ठेवायचे अख्े ते पूर्णी एक किलोची कोंबडी असते ना त्याच्या आत हे सगळं स्टफ करायच असत हो अखंड जर तुम्हाला अखंड नसेल घ्यायची तर तुम्ही कट करून सुद्ा घेऊ शकता पण मग तुम् नाही टाकले तरी चाले अस काही नसत
ठठी बर मग ती पेस्ट काजू बदामची पेस्ट ही सगळी त्या हच्या स्टॉप करायसाठी काही
ह
हॅलो
अर्दा वाटी
हम् नाही काजू काजू, बदम. पेस्ट त्याच्या स्टफ करायची का?
हो त्याच्यावर अशी वर्ण लावायची आणि आतन पण रिपर लावून घ्यायची अशी त्यानी चांगलं हो टेस्ट येते त्याला.
हा आता मी ग्रेव्ही कशी बनवायची ते सांगतेय. ग्रेव्ही ग्रेव्ही सा ते लागणार तर सांगतेय तुम्हाला. तुम्हाला आवाज येतोय ना आमचा?
हो येतोय मध्येच कट झालता आता.
तर कांदा घ्यायचा तीन मोठे कांदे घ्यायचे त्याला बारीक वाट घ्यायच. दोन टोमॅटो घ्यायचे, त्याची प्युरी बनून घ्यायची. आलं, लसूण पेस्ट घ्यायची एक चम्मच एक दोन चम्मच आणि जी मोठी वाटी दही घेतलं होत ना त्याचा वाटी अजून दही घ्यायच आपण हा त्याच्या काजू बदामची पेस्ट चार चमचे, तेजपत्ता, दालचिनी लवंग जे कुठले खडे मसाले असतात ना ते सगळे तुमच्या तुम्हाला जे जेवढं लागत ना त्यानुसार तुम्ही घ्या ते.
हम्म
तिकट आणि जे गरम मसाला असतो जस की गरम मसाला, धने, धना पावडर, जिरे पावडर, ला लाल तिखट हे सगळं एक एक चमच घ्यायचं आणि तेल किंवा तूप तुमच्याकडे जे अव्लेबल असेल ते चार ते पाच मोठे चम्मच टाकायचे त्याच्यात.
अच्छा.
आ मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं बनवायचं हे सांगते. तर पहिले तर कोंबडी पूर्ण अखंड जी कोंबडी असते ना त्याला स्वच्छ धुवून घ्यायची एकदम. स्वच्छ धुून घ्यायची. सुरीने तिला चटका म्हणजे अशे. ते लाईन लाईन मारतोत ना आपण अंड्यांना तसच त्या कोंबडीला पण मारून घ्यायचं. म्हणजे मसाला आपर्यंत जातो हो हो नॉर्मल कट मारायची जेणेकरून मसाला आपर्यंत जातो. लिंबू पूर्ण कोंबडीला लावून घ्यायचा आणि मग मसाला लावायचा त्याला पूर्ण एक वाटी त्याच्यात आल लसुण पेस्ट तिखट तुमच्या चवीनुसार आणि हळद. गरम मसाला चवीनुस मीठ टाकून ते सगळं दही मध्ये मिक्स करून घ्यायचं. हे मिक्चर पूर्ण त्या कोंबडीला लावून घ्यायचं आणि. आत बाहेर चांगलं लावून घ्यायचं. आणि हे दोन तास तरी फ्रीजमध्ये ठेवा जास्त वेळ ठेवला असतं तर तेवढीच चव त्याची जास्त होईल. जर तुमच्या तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही दोन तास तरी ठेवा. मॅरिनेट करण्यासाठी कोंबडीला. आणि त्याच्यानंतर स्टफिंग तयार करा पाच मिनिटं त्याला जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिटं लागतात. उकडलेले अंडे साल काढून घ्या.
बरं.
थोड तूप किव्हा तेल घ्या, त्यात काजू, बदाम, किसमीस परतून घ्या तळलेला कांदा, पुदिना आणि गरम मसाल टाका. हे थोड मिक्स करून घ्या आणि थोडं भाजून घ्या त्याच्यात कडईमध्ये
हम्म
आणि हे जे मिक्सर ये ना, हे जे स्टफिंगच हे अंड्यासोबतच कोंबडीच्या पोटात भरा.
हम्म.
हा आणि एक नॉर्मल जो शिर शिवधागा असतो ना आपला
हम्म.
आ त्याने त्या कोंबडीला शिवून घ्या असं जेणेकरून ते मिक्सर बाहेर नई पडणार भाजताना हौ हो हा आणि जवळजवळ कोंबडी पूर्णी शिजायला पंधरा ते वीस किंवा पंचवीस मिनिटं लागतात.
नच्छा! पंधरा वीस मिनटात एक अखंड कोंबडी शिजते.
हा म्हणजे गॅस फ्लेम थोडीशी नॉर्मल मिडियम किंवा मोठी ठेवायची, वीस पंचवीस तरी मिनटं लागतात शिजायला
शिजायला कशात ठेवायची पातील्यात?
हो पातील्यात तुमच्याकड जे अवेलेबल असेल त्याच्यात तुम्ही ती शिजवू शकता जर तुमच्याकड कडई मोटी टी असल तर त्याच्यात बी शिजवू शकातात किंवा कडई नसेल तर मोठ्या पातेल्यात पण शिजवू शकता तुम्ही ते
म ते चिपकणार नाई का कडईला? त्याच्यात कडईत आधी काही टाकायचं का? हा आणि
तेल टाकायचं, पूर्ण कढईला पसरवून घ्यायचं आणि मग त्याच्यावर ती कोंबडी ठेवायची. त्याच्या ते स्टफिंग वगैरे सगळं करून आणि मंग एकदम मंद्याचेवर आणी किंवा नॉर्मली म्हणजे चिटकत पण नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने सॉफ्टली शिजून पण निघती ती चिकन
मग त्याच्यानंतर त्याच्या जिच्या ज्याच्यात ती कोंबडी शिजवली ना त्याच कढईत तीन चम्मच तूप टाका. मॅरिनेट केलेली कोंबडी त्यात ठेवून सर्व बाजूनी गुलाबी रंग ये येईपर्यंत परता त्या कोंबडीला गॅस एकदम मंद्यआचेवर ठेवा, दहा ते बारा मिनटं लागतील.
हम्म.
बाहेर
फ्रीज मधन काढून लगेच तशीच ठेवायची का तिचा गारवा वगैरे काही जाऊ द्यायचा?
नाही नाही गारवा थोडाफार जाऊन दिला तरी पण चालेल असं काही नाही, डायरेक्ट पण ठेवू शक ता पण तुमच्याकडे जर टाइम असेल तर तुम्ही गारवा जाऊस तोपर्यंत बी थांबू शकता.
आच्छा!
हा मग आता ज्याकडे तुम्ही ती कोंबडी शिजवून घेतली ना म ती शिजवून झाल्यानंतर ते काढून कुठल्या तरी प्लेटीमध्ये ठेवा आणि त्याच कडईत ग्रेवी कशी बनवायची ते सांगते मी आता
हम्म्.
हा त्याच कढईमध्ये अजून थोडं तूप टाका. किंवा तेल टाका, तेजपट्टा, दालचिनी, लवंग वेलची टाका, यांनी फोडणी द्या त्याला
सुगंध म्हणजे त्याचा जो सुगंध येतो ना ते प तळल्यावर कि वास सुटतो बघा, तो येस तोपर्यंत त्याला त तळायला टाका. आणि त्याच्यानंतर मग कांदा जो बारीक केलेला असतो ना आपला किंवा कट केलेला असतो ना लांब लांब कट कराचं किंवा त्याची पेस्ट पण बनवून घेऊ शकतो तुम्ही, तुम्हाला सोयनुसार तुमच्या
हाच्छा
तो पूर्ण असा त्याचा रंग बदामी होस तोपर्यंत तो तोळून घ्यायचा कांदा पूर्ण त्याच्यात आणि मग कांदा तळून झाला ना की आला लसूण पेस्ट टाका त्याच्यात कच्चा वास तो असतो ना जो जास तोपर्यंत तळून घ्या त्याच्यातच मग कांदा आलं लसूण पेस्ट तरून झाली ना की त्याच्या टोमॅटोची प्युरी टाका आणि टोमॅटोची पिवरी टाकल्यानंतरच त्याच्यात सगळे मसाले बी टाका जस की लाल तिखट धने पावडर मीठ
हम्म हम्म
काजू बदामची जी पेस्ट आहे ना हा ती सुद्धा ग्रेवी म टाकायची आणि मग हे सगळं पाच मिनिटं त्याच अ तळून घ्यायचं आणि मग फायनल त्यात कोंबडी टाकायची आणि मिनट दम ठेवायला जायचं आणि तुमचं शाही मुर्गं मुस्लम तयार होतं
हवं
तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा
हो हो नक्की मी ट्राय केलं होत तुम्हाला सांगते
थँक्यू